हॅलो
हॅलो!
हॅलो हॅलो! हॅलो!
हॅलो हा बोल गे
हा काय झालं त रे
आ?
आ?
अरे काय नाय अरे ते फोन लागत नव्हत रे काय करालायस
काय नाय बसलोया
बसलोय रे आता
चहा पिला नाहीस? जेवलास होय हम्म
येणार आहेस काय बहादुलला
बघु घी आता तर हे लागलं गणपती बघू तुमचा मंडळ कुठला गणपती?
आ.
गणपती तुम्ही कुठे बसवताय मोठा गणपती
तिथं असतेय आता आमचं घर आहे का आता घराच्या वरजारा चौघ आहे का तिथं असते
हा अगर मडळाचं नाव काय?
आ.
ए बोय
ए बॉईज?
हम्म.
कुठं असतय तो
चौकात असते आमच्या इथं
खाली गणपती देवळापशी
होय.
तू अलताच वाटत की मधी नाही नाही ते सोन्याला चालत वाटत त गाडीची फेरी घेतली मी तुमच्या
हा.
मध्ये आलता बा तो मध्ये आलता कि कुठं गाडी घेऊन आलतात ती नवीन
कोण कोण आलत?
तू एकटा चालता स्वेटर घालून बरं वाटत नव्हतं वाट तला आलता इकडं चहा बी पिला आणि गेला गाडी घेऊन आलता बघ
बघितलेलीस काय गाडी?
पहिलेच मारताय, सिंगल गाडी मारताय डबल
डबल येत्या ट्रिपल येत्या.
आता नंत तर तर डबल आटड जायचं म्हणाल तर हे त्याच्या गाडीला म्हट ला ना त तरी मलाई मुठा मतला रे म्हणजे बारा आहे तेरावेलाय! आता ते आमच्या शाळेत नाही गेलाय रेट दहावी होती त्याची आमच्या शाळेत नाही गेलाय मग त्या गाडीला याच होतं, ते काय ते... चॉकप्स बारकाा असत येते काय ते चॉकप्स न ते
कसला रे
चॉकप नट रे स्टायलिश चॉकप नट त्या नाहीत होत सलमानलाल वल वाटव नाही म्हला बर वाटा ना मला
मग गेला नाहीस?
नाही गेल कुठे तर तच तिकड लांब फापलत
एक गाड्या असत त गेलो असतो रे आणि गाडीवरना पिण जाय काय नाही रे पोलिसांना ट्रॅफिकवाले आहेत रेले
आडवते तथ गाड्या
मग आडवतात की! हिथ जर बारक्यापरनी गाडी चालवलं की नाही तर किती दहा हजार का दहा हजार भरायचं आणि मग मम्मी पप्पांना जेल तीन वर्षा किती तीन महिन्याची वाढत
टायगर चालूत असतील हो ना
व माग ना मजला आहे बघ भारी गी जरा
हॅलो हॅलो
हम्म हॅलो
हा बोल
मग आता काय कॉलेज कधी सुरू होणार तुमचं मग उद्या उद्या नाही उद्या सुट्ट्या
कसले
उद्या बडे आहे की बाज कृष्णा दादा
तेमुळेजणार नाहीस कॉलेजला शाळेला
नाही शाला सुट्टी नाय य रे उद्या काय आहे की काय उद्या अस नाही ब कुठला तर
उद्या सन आहे हा शाहू जयंती आहे
हा शाहू जयंती आहेत वाटत करतत गे मग तुमचं कॉलेज कधी सुरू होणार
आमच होणार यो जून चालाव ना जुलै महिन्यात होणार आहे वीस का एकवीस तारखेला
एकवीस तारखेला का हम्म महिन्याला पगार असते का तुझ आठवड्याला कारखान्याचा
महिन्याला असते
मग पैसे काय गाडी गाडी मोडीपाय करायला घालवतोस काय घरात देतो सगळं
घरात पण देत नाही मोडे भाई पण करत
मग काय करतोस
हेट कैसे
पैसे ठेवतोच साठवतोच
हो आण जाणारवर घिसती
जनावर कुठ कायल आता
मधी पाड घेतलेलं राऊंडातलं
बर काय म्हणजे बैल
हम्म तुमच्या मामा चे आहे हे का असलं
अमच्या मावा द म्हणजे एक बैल होता मो्टा ते मो्टा त्यान विकला खोयला कसला पहायचा म द मरायचा मोठ होतय काय उगच विकते पायते मोठं करते विकते आवा
पैसे माहती रे मोठे केेले इकून
अरे खरं त्यात बैलाला पावलं तर मैदानात आ शरीयन मैदान पिनत
तुमच्या इकडे
हो आणि आमचं बारक पिल्ल पिल्लू जरे त्याला मैदाना नलत लाईव चालू होत चार नंबर मधलं तीन नंबर काढलाय तीन नंबर आला तीन नंबर बारक्याचा मध्ये होत गे आमच्या इथ मैदान नाही नाही असं म्हणजे असं रे समोर असं कडकडाला पाहित बघ त कश द्या चार चार गाड्या पालत त्यात तिसऱ्या नंबरला
पाणी कुठलं होतं दुसरं
एक मा मा माझ्या मित्राचं होतं आणि एक आमचं होत
हा माझं मात ना बलं मा माझं
किती दो म्हणजे ढीग झाल्यात बैलं घर मामा ना आता हे दोन आहेत दोन आणि गाय तीनत आणि दोन रेड आहेत मग हा गेलंय आणि रेड पण रन काय केवढं काय माहत नाही खर रेड पण आहेत दोन
केवढ्या येत रेड
झालंत घे जरा मो मडियम मध्ये बारकी असता रालेली एक एक गायला आले एक विकत आणले
जाणार आहेस काी नाही मा मामाकडं
आता कुठ आ आता लवकर नाही
का
आता कस आता सुट्ट्या तरी मिळायला पाहिजे गणपतीत जायचं म्हणलं तर आमच्या घरात गणपती असते आणि मंडळाचा पण गणपती त्यात
त्यामु जायत नाहीस काय
नाही नाही त्यामुळ जायला मिळत नाही म आता सुट्ट्या कधी येत आताधवा्हा यतच की नाही आधीमध्येध्ये सुट्ट्या मिळाल्या तर दोन दिवसात जाऊन येते
परवातीची डायट शायला जाणार
अ परवा दिवशी परवा दिवशी शनिवार जाणार परवा जाणार मग अरे अभ्यास बी न होता सरांचा आलू आता नवीन सर आला रे हा एक अभ्यास होता सरांचा पुढे जाणार नाही आणि त तलं मारत ते नि सर ते मारतात नवीन सर झाला हवा कुठला
हे मते का
खाना पडा मारते नुसते छडी किितनाज नुसतं कानपणा मारते डी ना मारत नाही का नुसत हाताान मारती पाटेत ते
असमर्थे
हो आणि शिकवते पण श चांगलं शिकवते किती
किितवी ते किितवी शाळा आहे तुमच्या इथं पहिली ते दहावी
नाहीई अणाला वाडीच जाऊवी
अंगणवाडीच्या दहावी्या आणि कॉलेज
मोठा गड वारकागड पण येत
आणि दहावी ब बारावी अकरावी बारावी
बारावी ते नसते अकरावी बारावी ना
त कुठे कॉलेज आहे
ते इथ तिकीट आहे कुठलं हे दििक्की त कुठलं कुठल्या आहातवा करी कॉलेज कॉलेज येतात दोन चार पाच त जातात
र्ष असते का नाहीज
मगलई
नाटक दि न असते ह ना
व साऊड बिन मोठ्याना असतात
कुणाच जास्त साऊंड वाशते
आं
हा साऊंड कोणा वाचतोय जास्त
आता वाजल ते गाजल बघ
लय पैसे देत साऊंडला
मग ठठीक ना पैसे आमचा बंडा आता घेणार साऊंड कुठला घेत घेत तर आधेक्ष तर घेते म्हण साऊंड आमच घ्यायचा मला यावर्षी े जास्तच दरवर्षी घरी एवढा नसत
बारखस् आहे का जरा
हो
हा द म
आ म तरर पपर सांग मोठे सांगणार म्हणज म कॅबिनेट घ्यायचा
फोन कट करतुस काय परत लावू काय मी
हा हा कर कर कर हा कट कर